गुड नाईट.
सुभ संध्याकाळ.
शुभ संध्याकाळ
काय म्हणता कशा आहात?
ठीक आहे, चालेल कामं तुमचे झाले कामं?
काम झाली, फिरणं चालू हाय
हो संध्या संध्याकाळचं चालू केलं का तुम्ही?
हो कधी मध्ये येते, तसं तर रोज याव वाटतं. पण होत नाहीस हाय. रोज काही स्टॅमिना राहत नाही तेवढा, म्हणजे स्टॅमिना तर असतो, पण कंटाळा अस तोना अंगात.
हो ना, हो ना, त्याच्यामुळे तर. नाही कंटाळा नसता, तर चंद्रावर गेला असतो.
ते कंटाळ्या मुळं काय झालं ना आज खूप जास्त हेवी हे मी झालं सगळं खाणं म्हणलं, आता जावं थोड्या वेळ आर एक तास. सकाळी नाष्ट्याला पोहे दही होत तर फरसन वगैरे टाकून नंतर फ्रूटस झाले बारा वाजता. परत लगेच शेवभाजी, चपाती, भात
ह ह ह ह
सहा साडे सहाला दहीपुरी. अ पुन्हा संध्याकाळी चपाती भाजी शेवायची खिचडी
हा लयच झाल सारख चालुच
हो. पाच सात दिवस उपाशी राहायचं रयावार नाही नाही धिरडे नाही केले नाहीच झालं आज बनवण. करल आणखी कारण अ इकडे भरपूर दिवस आंबे चालतात. जुलै ऑगस्ट पर्यंत चाल तिकडे आंबे त बनवेल एका दिवशी बाकी, तुम्ही काय काय केलं आज दिवसभर
दिवसभर सकाळी सकाळी स्वयंपाक केला मिस्टरांना सरांना ऑफिसला जायचं होतं. ते गेल्या नं तर दळण केल. संपलेत पीठ वगै दळण करून ठेवलं ज्वारी कपडे होते खूप सारे कपडे धुतले. घर आवरले.
बरं बरं
थोडसं दुपारी दोन अडीच ला कपडे धुवायला झाले होते.
हम्म हम्म मला तर कपडे तेवढ्या उशीरा नाही धुवा वाटत मला जास्तीत जास्त बाराच्या आतच अच्छा अच्छा.
त उठल्या सुट्टी अस ल्यामुळ त्याच्यामुळे मग बसत बसत बसत बसत झाला उशीर एकदा दळण करायला बसलं की वेळ लागला पुन्हा
आणि त्यातल्या त्यात मोबाईल घेऊन बसल्यानंतर त खूप
हो मोबाईल वर लावून ठेवून हम्म नाही पण आज काम पण झाली न पूजा केली खूप वेळ घासवून देव वगैरे ते.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
बाई पण घरी जे आपण आठ दिवस आता बेसिक ते झाल थंड.
बरोबर बरोबर. आमचं क्लिनिनेसच सांगितल्यामुळ फरक पडला की काय म्हणते?
हा पडला पडला. केल ना स्वच्छ केल नाही वॉशरूम वगैरे तर झालं होत माझं शनिवारीच कारण शनिवारी सुट्टी होती त्याच्यामुळे वॉशरूम तर सन शनिवारीच केलत फक्त देवाची पूजा आता काय व्हाय मुलं करायला सुट्ट्यात ला करा वाट आहे म ती तिकडं सामान पडलेलं तिकडं सामान पडलेलं पूजा करतेच पण व्यवस्थित ठेवत नाही-हम त्याच्यामुळं म ते आवरवर सगळे आवरून घेऊन केली पूजा वगैरे
बर बर बर.
त्यामुळे थोडास वळ मग घेतल्यात ते सगळे लावन आप आपल्या मुलांच्याना फरक हे ना.
खूप फरक आहे खूप खूप.
मुलगी तिला तर फरनाद लागलाय अशी पटको्या उठते की पूजा करराण्यासाठी आंघोळ करते की पटकोने पूजेला बसते. रांगोळी काढायची मग खूप मो तिरांगोळी काढायची. - ते सांडू ठेवायच. ह.
हो हो बरोबर आहे.
त्यामुळे ते सगळं साफसफाई केली आहे होती.
बर बर बरोर बाकी
झाला ठवायला अस क काय नाही ते आमच्या इथ हची कांद्याची चटणी करतात भाजून. - कांद्याची चट
आम्ही त्याला कांद्याच मिरचू म्हणतो तव्या तव्यामध्ये उगं खालीवर. अच्छा उगी तव्यामध्ये अ अं तव्यामध्ये खालीवररी करायच शेंगण्याच. पट काळा मीठ काळा मसाला वगैरे सगळं टाकून.
हो हो हो हम्म. हो ती केली चपाती केली. सपक वरण होत मुलांना सपक वरण दिलं मग ते उठले. बारा वाजता मुलं तिथून पुढे त्यांना अंंगोळ्या घालणं. जरा आज रविवार आहे हो ट्युशन ला पण बर दिवसाने एक महिन्यानंतर ट्युशनला सुट्टी होते नाही ट्युशन पाहुणे सातलाच हे सहाला साडेसहालाच जावं लागते. घरातुन आंघोळ वगैरे करून म्हणजे सु ते असल्यामुळे झोपूदिल आज.
हा हा हा हा हा.
ण झोपली पुन्हा. त्याच्यामुळे मुलाला झोपू दिलं कस थोडंसं लवकरच रिलॅक्स होतच आणि कंटिन्यू होतं एक दीड महिना झाला कंटिन्यू ट्युशन होती सुट्टी नव्हतीच एक पण त्याला. त्याच्यामुळे झोपू दिलं.
बरोबर आहे बरोबर आहे.
मग आता उद्यापासून तयार पुन्हा ट्युशनला आता एकदा शाळा सुरु झाल्या काम कर शाळा सुरु होत्यात ना हा. शाळा सुरू झाल्याच झालं मग लेखनाला कुठे टाइम भेटणार.
कधीतरी आपल्यालाही वाटेन उशीरपर्यंत झोपावं ठीक आहे कधीतरी त्यांना पण
बरोबर पण मला कसं होतं माहितीय का आर् पर्यंत. आठपर्यंतही झोपले ना एवढं अंग दुखाय लागतं ना मग मला मुलांकडं आंग दाबून घ्यावं लागतं कारण सवय नाही ना आता. उद्यापासून तर लवकर म्हट
उद्या स्कूल सगळ्याच चालू होईल का लहान मोठ्या. सगळ्याच स्कूल चालू व्हायलय.
हो उद्या उद्या म्हणजे झाल्यात बऱ्याचश्या पण ज्या स्कूलमध्ये आ मुलं य तर ते स्कूल नाही चालू झाली ना. त्याच्यामुळं आता ती उद्या चालू होतीय. आ म. आ उद्या तर मग काय पाउने पाचलाच उठावं लागेल हम् अंघोळ वगैरे करून स्वयंपाक करायचा म्हटलं की मग उशीर होत ते उठलं की पारश्या अंगाने करायला काही नाही
नाही नाही पण आता मी पण उठते लवकर स हाला उठते मी पारश वगैरे अंगाली नाही - त्याच्यामुळे मुलं बरेचस हो ना नाही आता मुलगा बरच काम करायला कपडे वळे घालतो पूजा करतो तो भांडे लावतो त्याच्यामुळे खुस काम स
कस काय कस काय बाबालाच इम्प्रुवमेंट झाली
हम्म होन आल्यापासून जरा - हम्म दिसतय ना काम पळायलेलं मम्मी पळायली ते दिसायले त्याला त्याच्यामु करायला त चांगलंय पूजा करत तो झाडून घेत ते घर समजा राहिले- एखादं घर राहिलं घाून घेतो स्वच्छ करून घेतो बाया कपडे वाळू घालतो
बर बर बर बर चांगलं आहे ना म
सारख्या मुलीला सांभाळतो
हा हा हा हा भांडणं करत नाही का
करतात तस थोडंता लेकर करणारच
हम्म हम्म हम्म हम् बरोबर आहे
बरं य तेच
बरोबर बरोबर
- गरमी तर खूप जास्त आहे पाऊस पडायचा ना होणार
हो ना कधी पडल तेवग पडल ह
ह असं दम भरायला
हो ना ते गर्मीन ना एकदम छाटतो आणि थोडस मग अंग जरा बॉडी हलके असल्या काही वाटत नाही पण बॉडी जर जड जड झालेली अस तर मग जास्त गरमी होते आता माझ्या मुलाला तसाच त्रास होतो इतकी गर्मी होती इतकी ती म्हणजे खाऊन बसायची सवय लागलेली सुट्ट्यामध्ये अ घामाघूम कपडे नसले तरी नुसता घाम गळायलेला मगक अंगामध्ये मस्ती जास्त झाली की म्ह त्याला म्हणलं जा खाली जाऊ सायकलिंग करत थंड बरं वाटतं सकाळी जरा मु तर होईल अंग जरा उठायला
हो ना हो ना सकाळी लवकर उठायला
तरी पण सातच्या नंतर उठत नाही पण आता साडेपाच लाच उठावं लागत साडेपाच पावणे सहालाच कारण तयार व्हायला वेळ लागतो परत बस येते त्याच्यामुळे थोडंसं
किती वास्ता येतिल
अ पावणे सातच्या आधीच येतिल
रेडी
परत जेवण करून जातो तो सकाळी
ह हा ह ह हो ना! काई दूध ये पिण्यापेक्षा तर जेवण करून गेलेलंच बरं. कारण
आणि कधी कुठेही सांगतात बघा कुठेही सांगतात बघा पोरांना काय. तरी खाऊ घालूनच पाठवायचं शाळेत, पोट समाधान तर डोकं काम करतं पोरां
हो ना! हो ना!
आणि खाणारी लेकरं असल्यावर तर त्यांना तर लई भुका लागतात लगेच,
हो ना! आमच्यात तर खायच्या आधीचं नसते दोघांना पण मुली क खात होती, आता तिन पण रट्टा लावलाय नको! जेवायच नको! खायचं नको! मुलगी पण आता इतक्या दिवस खात होती ती पण आता तीन चालू नको भुक नाही मला, भुक नाही मला, करायलेली असती मुलगी,
हम्म हम्म हम्! जरा खेळायला कुठंतर ग्राउंडला वगैरे घेऊन जायचं. पळवून आणायचं जरा
ह
पण घरात खेळणं, आणि बाहेर खेळणं. लई वेगळं असतंय ओ!
हं, हा
जेवढं मोकळ्या हावेत खेळल तेवढी लेकरांला भूक पण लागती आणि त्यांची ग्रोथही चांगली होती.
हा जायचं कंटाळा तर
माझं तेच होऊ लागलं माझ्या तर सोसायटीत खालीच गार्डन
हा, हा, हा आता आमच्या इथ आहे बाजूलाच घराच्या बाजूलाच आहे. पण मीच कंटाळा करते. खरं आत भरपूर लोड असतय तेच्यामुळ जाय आस म्हणतो की आपल्याला हे नको वाटायलय.
ऊग आपल्याला वाटत माहितीय का बाकीच्या लोकांना पण लोड असत पण
त्यांना रुटीन लागलेली असते हा त्यांच्यामध्ये कशी एनर्जी असते.
हा मग ती त्यांनी एनर्जी मेंटेन करते त आपण आपण एनर्जी मेंटेन करत नाहीत आप
हम्, आपण आळशे लई ते फोन बघायला सुद्धा एनर्जी लागतीच आहे डोळे तासून बघा मग आपण तिथं वेळ घालवतो कामाच्या हेच्यात घालवल्या ऐवजी
हो ना तेच तर
चालतय म हा
बरं चालेल बरं का तुम्हाला बोलून खुप छान वाट
हो, हो, हो, शुभ संध्याकाळ